येतोय का आवाज? हॅलो!
हॅलो
हं येतोय का आवाज?
हो हो हो येतोय येतोय आता येतोय बोला
तुमचा आवाज नाही येतय वो मला
हा कशा आहात म्हटलं?
मस्तय तुम्ही?
वातावरण
वातावरण शांतय आज वातावरण पाऊस नाहीय
आमच्याकडे सकाळीच येऊन गेला पण आता पण खूप पाऊसाच
तुम्ही काय करता? जेवण केलं का तुम्ही?
काय?
जेवण वगैरे केलं का?
हो जेवण माझं काय सकाळीचच असत मला आता दुपारी चहा वगैरे हा
चहा किती वाजता असतो तुमचा
हे आत्ता चहाच ठेवलाय मी
हो ना
हो, सवय असते ना?
आणि सकाळी आ मग होतो चहा वगैर
नाही अजून आमचा खूप उशीरा असतो चहा
अच्छा
पाच वाजता असतो चहा सध्या जास्त कोणी घेत पण नाही ना आमच्या तिथं त्याच्यामुळं उशीराच बनवतो ते आम्ही थोडा
गुड मॉर्निंग
बाकी
कायी नायी हेच रोजच रोज चालू असतं
हो ना!
थोड वातावरण बदलंल तर काल पासून लगेच शिकं यायला लागल्या.
हो ना! वातावरण चेंज झालं का लगेच तब्येत बिघडते.
हो.
ऊन पडतं कधी पाऊस येतो त्याच्यामुळे लगेच इन्फेक्शन सुरू होतं.
काय?
कोणता आणि
नाही नाही बसलीय.
आवाज येत होता मला वाटल शेंगाच फोडतात.
नाही मला तिकडचा तिकडनं आवाज येतोय मला वाटलं तुम्ही काय करत असाल.
नाही मध्ये
फोडल्या सारखा.
हो ना नाही. हे मी बुक्स ला कवर लावतीय ना मुलांच्या
हम्म आवाज येत असेल. तुमची मुलगी उठली का आता झोपेतून?
हो हो उठली उठली!
ह ह ह
गाडी येते गाडीचं स्टिकर काढ तोंडाला चिटकव.
काय करता मग अजून.
कायच नाही.
बाकी काही नाही. तुम्ही वट पौर्णिमा सेलिब्रेट करता की नाही?
हो मग केलेली ना आता.
हो ना उपवास वगैरे.
हम्म!
अ नाही नाही मी नाही करत. म्हणजे आम्ही मग महानगोपांती ना
अच्छा अच्छा हा हा मग तुमच्यामध्ये देव पूजा वगैरे पण नाही करत.
नाही देवपूजा आहे ना आमची वेगळी देवपूजा असते विशेष नसत. विशेष म्हणतो आम्ही आमचे देव हम्म.
हम्म आणि नाही मग दुसरे देव काय करता?
नाही नाही काहीच नाही दुसऱ्या देवांचं काहीच करायचं नाही.
फक्त कृष्ण बाप्पा चक्रधरी स्वामी. म आम्ही हे उपवास कुठलेच करत नाही फक्त गोकुळाष्टमी. आणि दत्त जयंती दोनच उपवास असतात.
मग तुम्ही हे असे एकादशी वगैरे चतुर्थी काहीच करत नाही.
नाही काहीच नाही करत. एकादशी नाही किंवा कुठले सोमवार वगैरे काहीच नाही श्रावण मधले पण कोण कुठलेच उपवास नाही करत.
अच्छा
हरितालिका पण नाही पकडत आम्ही
तुम्ही दुसरा देवाला नाही त्या देवाला
नाही नाही जातच जात पण नाही म्ह
दर्शना आला नाही का?
नाही दर्शनाला पण नाही?
हो.
फक्त विष्णू बाप्पा.
अच्छा!
गोकुळ अष्टमी वगैरे असते आमची
हो हो कोकण पड
हो ना नाही गोकुळआष्टमी शक्यतो सगळेच पकता हम्म! आमचा कार्यक्रम पण असतो गोकुळाष्टमेलेला कृष्ण जन्माष्टमी हम्म
कृष्ण जन्म सेलिब्रेट राहतो परत गोपालकाला ते सर्व करतो मग
हो
तुम्ही पण करत असतील ना. हो ना. तशी दत्त जयंती पण असते सेलिब्रेट, पण मग आम्ही घरी नाही करत. ती गावात मोठा कार्यक्रम असतो ना मग आम्ही तिकडेच जातो. हो मंदिरामध्ये मग तिकडेच जात असतो आम्ही
वग
हो आवाज नाही येतो तुमचा
आता येतोय
हो हो येतोय
आम्ही पण तसच करतो
हो ना तुम्ही पण मंदिरात जाता असाल ना तुम्ही महादेव तुम्ही शंकराची पूजा करता का
हो ना तस काही नाही हो म्हणजे आणि मी पण पहिले म्हणजे लग्नआधी करायची पूजा पण मग नंतर इकडे मनुभव पण ते भेटलं. काही नाही होऊन जाते सवय हळूहळू
हो ना
मग तुम्ही आमच्या इथे पण आहे आमच्या बिल्डिंगमध्ये काय आहे त्या पण म्हणजे अस आमच्या देवाचा प्रसाद पण चालत नाही तना
हो नाही चालत ना प्रसाद
बाकी असं असं कार्यक्रम असेल तरी बड्डे वगैरे असं अ किंवा मग काही हळदी कुंकू ला वगैरे पण येतात ते खात वगरे पण तेव्हा कस
नाही हळदी कुंकू वगैरे करतो ना आम्ही
हम्म.
फक्त असा प्रसाद वगैरे नाही घेत.
हो देवाचा प्रसाद नाहीये अजून. होय अ पायाने पणायच्या निवाला असून काय.
हो ते नाही करत.
ह ह. म्हणजे तू जास् तर भेत पण नाहीय.
नाही नाही.
येत.
ते प्रसाद वगैरे म्हणजे अगोदर घेतच घेता पण मग ते. पूजा विधी केल्यानंतर उपदेश घेतल्यानंतर नाही करत मग प्रसाद वगैरे.
हा.
बाकी का म्हणता अजून.
आज पाऊस नाही तिकडे तुमच्या आज इकडे पाऊस नाहीे.
झालं नाही आता हम्.
हो ना ते वातावरण आहे इकडे पण. पण येत नाही पाऊस.
एका बाईला कॉल केलेला.
हो हो.
त्यांचे काहीतरी अ म्हणजे असं येत होतं की एकशे ऐंशी तुमचे अ व. हे झालेलं मिळेल. तर आता कॉल करता येल काय प्रॉब्लेम येत होता काय माहिती. मग त्याला बोलत चला आपण दुसऱ्याला. त जाऊ आणि मग तुमचा कॉल आला लगेच.
हो ना. ते मला पण येत होत तसा प्रॉब्लेम म्हणजे मी. त्या एका नंबरवररती कॉल करत होती ना येतच नव्हत चौक. होप कोणता कॉल ते. ऑन बोर्डिंग नाही आहेे युझर ऑन बोर्डिंग नाही असं झालेला मेसेज येत होता. आणि दुसरीकडे लागताय कॉल.
अच्छा. बरं ठीक आहे चालेल मग मी लावून बघते अग तुम्हाला तसंच येतं की काय. ते अ कसं होत ते अस ग चाललंय.